हॅलो.
हॅलो.
टाक काय तथनाच ये भरले तिथनाच ग्यायची. नाय वाटेत कुठं आपल्या वाट बघ हा बघितला इथं ह्या चिकूच्याइत ना हा इथ ह बाण ब जरासा खाली खाली गेलाय तिथं तिथन मग इकड घ्यायला भेट हॅलो हां. जेवलास काय?
नाही.
हा हथ ह्या नाल्याशी बोलतो ही इकड घेता आली जवळच्या जवळ आले त ह्याच्या इथ ठेवायची इथं घ्यायची इथं ग्याची झालं काय फोडून?
हो झाल्या थोडशाच फ़ोडल्या. हम्म तु जेवलास काय?
नाय
रात्री एक ज एक दोघचता
ते किती व्याज खाऊन गेले दहा दहावस्ता खाऊन गेलोय भाकरी खाल्ली आणि तिकडे गेलो काय मंचुरियन आणि अ अ आईस्क्रीम खाल्ली परत थंडा प्यायलो त्यात घरात आल्यावं कोकम सरबत आईला पोट जामजाम झाला एकदम
हे बघे साडे साडे अकराला जेवलो जेवलो नाई भाकरी खाल्ली तेवढी पोट भरलाय ना अ अ आज किती साडेसहा ला आज ही पेरणीचे दिलेले ना मत उठलोय येत कसला उठतो उठलो न तू
हा चांगला आराम होता आज हह
हा हा अ रात्री समोसलं अस आलारम बंद केलो आणि झोपलो
हम्म
हह मम्मी न बोलता उठवलीच नाही मला जायचं आहे ना
ह
सकाळी सहाला नाही जायचं आहे तो
हम्म
हा जेवा असं वाटतच ना सारख पाणी पिवस वाटते
हम्म त ताण वाढले
हम
ब
ऊन एकदम बेकार लागतय
हम्म उद्या पण सुट्टी पाहिजे
हम्म उद्याने परवा.
हो.
का मजाच होऊन जाईल म.
ह. हम्म.
आला परत वाढली कॉल.
हम्म अठरा.
तेरा कम्प्लीट दाखवत आहेत. आणि अठरा आहेत आता.
अठरा अजून आहेत.
परत आलेत आता म्हणजे अठरा एकूण म्हणजे पूर्ण सर्व ऍड होऊन आले रे त्यात.
ऍड क कधीचे ऍड होताय.
काय माहित पहिली पहिली पाच. चाले. नंतर परत पाच आले. मण आ आता आठ आले वाटत डायरेक्ट. किती कॉलच काय माहित.
दुसऱ्या नंबरवरती आहे ना. बसलं एवढा. अजून टि कून द्यायचरा आता काय चाललय. काय
आत्ता काय बघतो ते माती टाकयच. तिघड तिकड.
भाहेर पडून कंटाळा आलाय उन्हातून.
इकडं सावली पडली तरी.
इकडे ना इकडे ऊनच आहे.
इकड मधीच सावली यते मधीच ऊन आहे.
हम्
वातावरण समजत नाही पाऊस तरी पाऊस तरी पाडाय पाहिजे होता.
ह
पाऊस पण नाय.
लख लागतोय कधी पस काय?
सहा तारखेपासून बोलतात पाऊस आहे रे.
सहा.
सहा सात
काय .
तयारी करतोय बहुतेक. काल होतो घरी.
इकडे हम् ढगं आले होते सकाळी ढग आले होते.
ह. सकाळी तर पूर्ण कालोकच केलेला.
हम्म.
पडतंय की काय पडतंय की काय नाही नंतर ऊन आला मग.
ते सगळ्यांनी तयार तयार व्हा येतोय मी आता.
करा सर्व
ह ह.
आला पररतून.
हो.
आता मगाचा कॉल डायरेक्ट कटच झाला. आता मी बोलत बसले काना लावून आयला बघ काय आव पका नाही त्या समोरून.
हा मी पण हॅलो हॅलो करतोय नंतर मनानं डिस्कनेक्ट झाला. अरे! हा गेला कुठे? गेला कुठं?
डायरेक्ट कट झाला होता तो. अर तिकडं बरं वाटत होतं जरा पण ह. इकडच्या गरमीपेक्षा इकडच्या गर्मीपेक्षा तिकड तिकडची गर्मी बरी आहे.
ह् ह ह.
तिकडे एवढं काय वाटत नव्हतं.
हम्म.
दिवसभर नुसते पंख्या खाली असायचे ते.
हो हो.
पंखा, ए सी.
फय. मग का एकदम फूठ भरत काय हे. घरून करतोय.
शेवटच्या दिवशीला वाट लागली सकाळी
हो नुसत काय उठ मलापण
ते एसीतून बाहेर पडलो आणि जी गरमी व्हाय लागली बापरे परत त्या रूममध्येध्ये जावं असं वाटत होता.
हा
ह्यांची बस उशिरा निघाली. थोडी
साडे सल निघाले का
हो साडे सारा
हम्म हम्म हा
आणि आपण उशिरा होतो. ना तसे ते ते लवकर गेले. तिथं जिथ आपल्याला उशीर झाला. त त्या पोरीना उशीर झाला. आठपाटप करायला.
श
त्यात ते मॅडम पण असं लाट हा आटपटप करण्यात त्या दिवशी त तिला काय फक्त उठून यायचं होत सोडायला. बाकी बॅग बीग नव्हते ना हम्म अशी आली असेल तोंड असल. ते पण नसेल त पावडर तेच पावडर बिवडर लावून आलं असेल होतय.
ज
हा हो यता काण आहे.
हम्म
ज थोडासा जरी पाऊस लागय भाज होता आणि जर असं वारा अस उडटाला. बस
मग ते मल कस लागणार बोलते जोरात.
प्रज्वल शेठचचा काय आहे. मेसेज ह हा का्या बोलत.
बाहेर कडं जातच नाही फिरायला वगैरेकडे असं.
बाहेर म्हणजे काय. सकाळी उट गे आराम मत एकदम मी
हम्म
देवपूजा वगैरे करण्यात जातात बारा पकड सर्व आठवीपर्यंत तोपर्यंत दुप परवनात ना कुठे जातयस
संध्याकाळी पाच सहा वाजता
गाडी झाली कि मग काकी काकी येणार म माझं माझ्या इथून पाणी घ्यायचंय पाणी घालायचं आहे माती टाकायची दगड उचलायची आहेत हार टाकायचं आहे. त्यात पूर्ण सगळे सात साडेसात वाजतात. आणि कालोक पण नाही ना होत लवकर लवकर घरी नाही जाऊ शकत.
इथंच मग इकडे तिकड काय आहे असल तो आठपत बसायच. झालं की मग काय अंघोळ केली कि बसले द्यायला. नाही तर आपला हाय रिल्स बघतोय. टाइमपास निस्ता बाहेर जायला पण काय पोरं पण नाय कोण नाय कायनाय सगळे कामाला वगैरे जातात.
हम्म
त माती बरीच आहे बरीच माती टाकायची आता इथं शेजारचेता आहे ना बाध तोडले नाही ना त्यांनी दाट जांब्याच की काय कॉँक्रीटच करतायत की काय माहित ते खोदतायत पूर्ण माती वगैरे चांगले लाल लाल एकदम आहे. ते आमच्या इकडे बांधाच्या इकडे टाकल्यात
हम्म
बरीच आहे तरी आता बघत त्या कामगारांच्या.... गाडी आहे त्या भरूनच ताआणतो इकडे.
ह् हम्म
तेवढं बरं पडेल ते एक एक
होय त्यात त्यापैकी सात आठ बसतील.
हम्म
त्याच अंतर लांब आहे का जवळच आहे?
बाजूलाच असे दोन पावले टाकली... खालीच की लगेच इकडं घमेल ओतात बाहेर
हम्म
आ बरीच झाली आता ते वाटेला टाकतात, वाटायला. पूर्ण दगड आले तरी वरती म... ते वाट.. वरती टाकता येत आता काय पावसाळ्यात पूर्ण चिखल करून टाकणार आहेत. उठतो आता कसं काहीत आण ना, उठवतो बहिणी ना भरून द्या मी नेतो इथं मी भरून देतो तुम्ही न्या. झो झोपून नाही द्यायचं. जाय. हा सगळ्यांनी काम करायचं. काकीला जरा खटल होत हा बोलतो उठव उठव जरा.
लगेच उठतील.
चल झाला टाईम. आता रात्री करतो. बारा मिनिटं व्हायला आली.
बारा मिनटं झाली.
हम्म चल
हा चल.
हम्म